येतोय आवाज
हॅलो अह ब्रेक होतोय.
हम शहतोय का
हो ग, तुझ हा येतोय.
हो झालं
येतोय येतोय नेटवर्क सहीश तुझ्या इकडेॅ का अपवर आहे विचारावं लागेल ग्रुप वर वेनज हां का वेनस डे म्हटलं होता ना
हम्म पण कोणी काही बोलतच नाही ना त्यावर परत
परत मेसेज टाकावा लागल तवा बोलतील
हा त्या पूर्वीचं नाव घेऊन पण मेसेज टा बर का तिचं काय काय तिच का ऐकली?
हम्म! त्याच्यावर रिप्लाय बघतोय.
म्हणलं, कोणी नेली टाय.
हम्म! टाकते ना मॅसेज थोड्या वेळात वि
मला पुढे कमी पण ती बोलली की, मला आता हो, म्हजे काही तरी, प्लँन आणि उद्याचाच भारी होता माहिती, उद्या संडे होता.
हा, ते आहे.
उद्या संडे होत, मस्त!
पण मे बी उद्या पाऊस येईल वाटतंय, मला आजच सुरू झालाय.
हा कालं लय होता.
विचारते मी.
अम
इकडे नव्हता म्हणजे, काल इकडे एवढा नव्हता आज
इकडेच ये इकडे, मी मावशी कडे ना.
तिकडं म्हणजे, कुठं कुठंस कु म्हणजे कुठे नाशिक मध्ये?
हम्म! हम्म!
अच्छा! इथे आता येत होता, आता थांबल्याला काय काय माहिती?
बघू विचारते परत जर म्हटले, उद्या मी म्हणजे मॅसेज टाकते संडे का मग नेक्स्ट विकमध्ये बघू म कोण काय म्हणत?
हम पण हे ना काही, ये दिवसाचं पेपर ये आणि परवा म्हणजे, करता येईल ना. असं थोडी ये का काही, दिवसभर अभ्यास करणारे. कोणी दिवस भर अभ्यास करतं होय, काय वाटतं तुला?
ते आहे नाही एवढं कोण नाही क, दोन- तीन तास होऊन जात.
आ
कोणती ती युनिव्हर्सिटी एक्झाम आहे, का कॉलेजची? हॅलो!
काय माहिती, युनिव्हर्सिटी का कॉलेजची नाही आयड्या?
कॉलेजची असल्यावर युनिव्हर्सिटीची असल्यावर आपण काही म्हणू नाही शकत ना, कॉलेजची ठीके. असं टेस्ट वगैरे राहाल्यावर होऊन जातं.
आणि पण मग युनिव्हर्सिटीची असल्यावर तर अभ्यास कर.
हम अ
मी तर, करीतच नाही.
नाही.
जास्त
नाही युनिव्हर्सिटीचा असल्यावर करावा लागतो गं.
मला तर गॅरंटी पण नव्हती, तरी मी पास झाले.
अहम चांगलय ना.
पंधरा जणांमधून पाचचं जण निघाले.
चांगलचं हाय, ना म.
हा.
आमचा रिझल्ट बाकी आहे, अजून बघू आता
हम्म!
निघ निघतील तसे बट तरी पण, रिझल्ट येत नाही तो पर्यंत होऊन जातं.
हो.
कनफ्यूजन
हम्.
हक.
हम.
हम्.
मम्मीच काही चाललय.
मम्मीचं काय ते होत नाही आहे तिच्या फोनमध्ये काही
हम् हम्म.
मेंटेनंस सुरू आहे म्हणतता ट्रायोगेन समटाम.
हम्म हम्म नवम
म हां गरीस रा आतती. हो घरीलीती कृत कृतिकाच्या पण याच्यावर ट्रॅक म्हणजे कृतिकाच्याच याच्यावर केलं होतं. बट ते काय होत नाहीय ती पण कालपासून घरीच होतीथ.
हम्.
ह.
कधी कधी होतो कां प्रॉब्लेम.
हा किती झाले तुझे कॉल हा तेच येत आहे नंबर टाकलं की ते येत आहे पुढे प्रोसेस नाही होत. किती दिवसात तीस कॉल करायचे तुला किती दि किती दिवसात टार्गेट कम्प्लीट करत.
वीस तारखेपर्यंत
दिवसात.
हम्म.
तू घरात सगळ्यांनी म्हणजे हे करायचं ना बाग किचनना पण सेंड करून
अ. काय बघायचं तुम्हाला सांग ना गरज आहे घर
हा ते आहे नॉर्मल तू ज्यांनाशी फोन करते ना. दिवसातून मग त्यांना टाकून ठेयचं ऍपवरून करून घ्यायचं म्हणजे होऊन जातं.
अरे काही कोणी लोक रिस्पॉन्स नाही करते लोकले जायला.
ते पण आहेच पण सात वर म्हंटलं ना त्यांना कंटाळ येतो.
हा.
तझुझ झाललं जा मगर आहे.
हमंदला.
आवाज
तेवजो न विद्या
आ तो मी पोहे खाल्लेत. मी पोही खाल्लेत ग नाष्टा केलंय जेवण बाकी मला माहित नाही. अच्छा.
इतका वेळ झाला तरी अजून जेवला नाही.
ते हॉस्टेलवरन लेट जेवायची सवय लागली आहे मला टिफिन येत नाही तिथं पाहुणे दोन दोन म्हणजे सव्वा एकपर्यंत येतो तोपर्यंत मी घ्यायला जातो. नाही नंतर संपून जातो मग त्यांना यायला परत पावणे दन दोन होऊन जाताना उशिरा जेवायची सवय लागली.
संपून जातो का बरं.
संपून म्हणजे तसं नाही ते टीफिन ठेवाव लागतना मग. काय काय मुली ठेवत नाही मग ते एक एक वाजता द्यायला आल्यावर घेऊन जाऊन परत घरी जाऊन धुऊन भरून आणताना.
अच्छा.
आणि मी मोस्ट ऑफ लेटच जाते टिफिन घ्यायला एक वाजता टा राईट जात नाही. त्याच्यामुळ होऊन जात ते.
अरे कधी कॉलेजमध्ये आमचा कॉलेज ना एक एक ते दोन लंच ब्रेक राहत. तर बग आमचं लेक्चर सव्वा बारा साडेबाराला संपत. मग अर्धा तास बाहेर थांबायच्या नादात रूम मध्ये आलं ना मग ते लगेच अर्ध तासात उ उठून जायच कंटाळा येतो कळतच नाही एक कधी वाजले.
त्याच्यामुळे माला ते टिफिन. खाऊन बाहेरच वाटलं असं डायरेक्ट कॉलेजला जात येत दोन वाजता. होय मी मोस्ट ऑफ लेटच जातो. ते सगळं कॅम्पसमध्येच आहे ना मग डबल डबल चक्र माराचा कंटाळा येतो. कॉलेज आणि हॉस्टेल माझं. अ आपले स्कूलची मेन बिल्डिंग आहे ना ते समज कॉलेज आहे माझं आणि अ हॉस्टेल अ किती दूर असेल इकडच्या साईडच जे बॉयज हॉस्टेल होत ना. तेच जस समोरा समोरच हॉस्टेल आणि कॉलेजचं गेट एकाच कॅम्पस. मध्ये हां आणि टिफिन घ्यायला फक्त या कॉलेजच्या गेट वर जावं लागत. हा सगळं जवळचं जवळच आहे म डबल डबल येऊन तिथे चक्रा मारायचा कंटाळा येतो मग एक सोबत सगळ करतो असं.
हम्म.
हम् आता मास्टर्स किती वर्षाचे आहेत.
दोन.
रात्री
अ. सहा सहा ते साडेसहा मध्ये रूम वर घेऊन जायचं कारण साडेसहा ला गेट ते बंद होता ना.
हम् हम.
मग ते तुमच्या मनावर नंतर कधी पण खा.
काय काय राहतं म जेवायला.
वरण भात भाजी पोळी सकाळ संध्याकाळ.
रोज.
परत हो. संडेला देता मध्ये मध्ये म्हणजे म. हा देता ना कढी वगैरे देता आणि मध्ये असं कधी कधी इडली. दालबाटी किंवा मग डोसा वगैरे पण देत. पंधरा दिवसातून वगैरे आणि संडेला.
हम्म.
पोळीभाजी सोडून मोस्ट ऑफ पोळीभाजी जेतो. त्याच्यासोबत स्वीट वगैरे असं काहीतरी ऍड करून देता.
हम् हम.
अस.
स्वीट मध्ये काय राहतं गुलाबजाम राहत असं.
कध हा कधी गुलाबजाम कधी हा शिरा नाही देत मोस्ट ऑफ खीर किंवा मग गुलाबजामन किंवा मुझिले त ह ती घ मधून तेक येत कायतरी जे नॉनव्ज खात त्यांना मग संडेला ननव्ज
आणि
येताना. संडेला राहतो येतं संडेला सकाळी आधी नऊ ते पाच होतं आता आय थिंक दहा ते पाच काहीतरी केलंय. आणि असं डेली कॉलेज सुटल्यावर पाच ते साडेसहा जाऊ शकतं. आणि मग मोस्ट ऑफ त्या वेळात. जवळपासच कुठेतरी जातो जसं लांब गेलं परत ना कॉलेज आउट साइडला आहे. लेट झालं तर रिक्षा नाही भेटत पटकन
हा.
विसंडपू
हा संडेला राह.
मग संडेला फिरत असाल तुम्ही?
फर्स्ट इयर सेकंड इयर ला फिरायचं आता सगळं फिरून झालं कायच फिरण. काम असलं तरच जातं आता
हम्म हम्.
तर तीन वर्ष झालं ना मोस्ट ऑफ ते जास्त कय असं मोठं आहे नाही मोस्ट ऑफ फिरून झालंय तर काम असलं तरच जातो आत्ता जासं नाही जात.
अस तर हम्. मग तु तुला दोन वर्ष आरवाई केला करायचंय. त्याच्यात काहीतरी हे घ्या तुझ कोणती बी एसी होती प्लेन
काय हम्म.
बी एस सी कोणती होती प्लेन होती का?
केमिस्ट्री केली लेन होती हा.
आणि आता केमिस्ट्री केली का मग आता
हम्म केमिस्ट्री इच आणल्याटिकल.
एनालिटिकल केमिस्ट्री
हम्.
हम्म. रतानुजानी पण आहे तसंच काहीतरी केले हां हां ठीक आहे.
त तस.
हा हा ठीक आहे कर रहात्री.
संध्या काही करतेय परत